हॅलो.
हॅलो हा आवाज येते का.
हो येतोय मॅडम.
हा बाकी गुड मॉर्निंग काय चाललय बाकी.
काय नाही बघा पाणी आलंय थोडसं पाणी भरायला लागलं बोला ना.
हा आमचं पण तेच काम होतय. आमच्याकडून पाणी आलं पाणी बरोबर पाणी शिवाय काही कामच होत नाही.
हो ना पाणी पाहिजे.
हा हा. पण आत्ता काय करणार पाऊस पण आताच पडलोय म्हणजे वेळात नाही पडलोय ना. मग तो काय कि पावसाच आपल्याला खूप काळजी आहे असं.
हो हो पाऊस पडला तरच पाणी भेट नार मग पाऊस पडणं गरजेचं आहे. अन्न, वस्त्र, निवारा जसं. म्हणजे गरज आहे तसं पाण्याची पण गरज आहे ना आपल्याला. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यं प्रत्येक गोष्टीला पाणी हे लागतच.
हा म्हणजे पाणीशिवाय आपल्याला काही कामच नाहीे.
पण. तिथं साठवण केली आहे तिथे व्यवस्थित राहिलं म्हणजे झालं नाही तर लोक पोहायला जात. तात गाई म्हशी नेहून तिथं धुत बसतात कपडे धुतात लोक. हे नाही करायला पाहिजे ना नदीवर जे चाललंय ना आजकाल ते योग्य ग्या नाहीये ना घरात धुवावं किंवा बाहेर कुठेतरी घेऊन धुवावं. तेच तेच पाणी आपल्याला फिल्टर होऊन यायला लागलंय मग ते. त्यामुळे कितीतरी आजार वगैरे व्हायला लागले कॅलरा मलेरिया टायफड. व्हायला लागलय तस नाही करायला पाहिजे गाय म्हशी हे लांब. पाण्यापासून थोडस पाणी तिथलं घ्या पण तुम्ही थोडस लांब साईडला धुवा ना. त्यातच धुताय तेच पाणी आम्हाला येतंय आम्ही तेच पाणी पितोय मग आजार. तर हे होणारच आणि हे कारखाने झाले त. सांडपाणी सगळं त्या कारखान्यातलं जे केमिकल वगैरे आहे ते पाण्यात जाऊन मिक्स व्हायला लागलंय.
मग ते मिक्सर झालेल तेच. पाणी आपल्याला प्यावं लागतय ना मग किती कॅन्सर सारखे रोग. व्हायला लागल्यात एका घ घरात एका म्हणजे. एक शंभर लोकात एका दोघांना तरी कॅन्सर हा कंपल्सरी आहेच. मग लोकांना जर त्रास होत असेल. तर हे कारखाने सुद्धा गावाच्या बाहेर उभे केले पाहिजे त्याचं धूर निघतोय. श्वास घ्यायला त्रास व्हाय गलय पाऊस पडल्यावर सगळंच पाणी मिक्स व्हायला लागलंय ना आता.
हम्म हम्म हम्म हम्म तेच ते. पण आता काय करणार आपल्याचं हे पण मजबुरी आहे काय करणार पहिल आधी काय गावात. तिथले माणूस रा राहायचे ना. तर गावातले तर चांगले राहायचे म्हणजे ते नदी वगैरे झरणा असं. गुवा वगैरे होत.
हम्म आपापल्या घरात प्रत्येकाची विहीर राहायची ना त्यामुळे ते स्वच्छ व्हाय च सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायचं आता किती शेवाळ किती भरलंय तलावामध्ये. कोण साफ करणार आहे ते, आणि लोक जाऊन तिथं आत्महत्या वगैरे करतात तेच. पाणी आपल्याला फिल्टर होऊन, यायला लागलंय काय करायचं ते हे. अशा गोष्टींमुळे तर माणसांना वेगवेगळ्या प्रकारचे विकार व्हायला लागलेत ना. हे कुठं तरी थांबलं पाहिजे.
हम्म. हो बरोबर सांगितलं. नाही आता तर इतका पोल्युशन वगैरे पण झालंय, ना की म्हणजे आता सांगायलाच नको. पाणीच आता हम्म हो. नाही पाणीच काय सदुपयोग आपल्याला करायला पाहिजे, म्हणजे काय आहे की आपल्याला जेवढं. पाणी पाहिजे ना, तेवढंच करायला पाहिजे. पहिला हा पहिला काय. आपण हाताने कपडे वगैरे धुत होते, हाताने भांडे वगैरे घसत होते. आता काय वॉशिंग मशीन वगैरे आले, तर वॉशिंग मशीन. बेसिंगमध्ये काय कमीत कमी आपल्याला, तीस लीटर काय तीस लीटर. त्या मशीनमध्ये पाणी प्यायचे.
हो... हो... हो वेस्ट पाणी वेस्ट, पाणी खूप करतोय आपण.
हा, आणि कोण कोण असं आहे ना, की बाबा बाल्टी ठेवतात आणि कपडे धुवून घेतात. नळ ठेव करतात, आणि नळ चालूच असतात, हा मग ते पण आपले म्हणजे सवय. चांगली नाही मग ते, आपल्याला काय सुधार करायला पाहिजे.
पोरांना पण आपण शिकवलं पाहिजे, की पाण्याची बचत ही केली पाहिजे. आणि हे पोरं पण तोंड वगैरे धुवत असतात, खाली बकेट नसते काय नसते पूर्ण सर्रास. ते नळ तसाच चालू ठेवतात. आज आपल्याला पाणी भेटतय पण हळू हळू पुढे जाऊन जर पाणीच भेटे ना, तर हे लोकं कसं जगणार आहेत. पुढची पिढी आहे ती कसं जगणार आहे, आणि जेंन्स लोक पण शेविंग करत असतात. बेसिंगचा नळ चालूच असतो, आणि ते तसच शेविंग करत असतात. मग हे चुकीचं आहे ना, सगळेजण मिळून. केलं तर होतंय. मी तुम्ही किंवा आपण विचार करून होणार नाही, पूर्ण भारतातल्या सगळ्या व्यक्तीला.
हा पाण्याचा विचार करावा लागणार आहे, तरचं पुढच्या पिढीला पाणी भेट
हो आणि ग्राउंड फ्लोर. पण म्हणजे आपले सोसायटीमध्ये पण ते, कार वगैरे वॉश वगैरे करतात. गार्डन वगैरा ते पाणी करतात ना, मग ते त्यांच्यामध्ये पण ते. पाणी म्हणजे र पाईप.
पाईप चालूच असत, नळ चालूच असतो. हो. हो. हो. हो. ते बंद करतच नाहीत ते लोक.
हा, मग तेच तेना. मग त्यांना पण म्हणजे आपल्याला हे, कराव पाहिजे की बाबा नकोय तुम्ही बेश जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही करा, म्हणजे काय आपल्याला भेट तेय पाणी असं नाही की, नाही भेटतय पण तुम्ही म्हणजे थोडंसं सदी उपयोग करा असं आहे. हा,. आता बघा आज. हे उन्हाळ्यात आता सगळे ना, वॉटर पार्क वगैरे चालू झाले मग सगळे काय. ते पिकनिक वगैरे करायला सगळे जातात, वॉटर पार्क वगैरे इथे जाऊया तिथे जाऊया. आणि पॉटर वॉटर पार्क मध्ये काय ही, तिथे एकदम गंदा पाणी ये. म्हणजे आपण पूर्ण दिवस ना आपण. खेळलो एन्जॉय वगैरे केलं, आणि मग दुसऱ्या दिवशी आपण.
आजारी पडतो कारण, त्यात क्लोरीन टाकलेलं असतं ना, आणि क्लोरीन हे शरीरला घातक असत. केमिकल असतात त्या, तर आपण नाही विचार करत आता तुम्ह तुम्ही मी आपल्याला एकमेकांना कुठले. काय विकार आहेत माहिती आहेत का? पण सगळे पाण्यात एकदाच जाणार आहोत. मग त्यांच्या बॉडीतून जे, काही मळ वगैरे निघते ते आपल्या पण बॉडीला. अ.. टच होते, त्यामुळे त्वचा विकार सुद्धा होतात. नाही गं हे, वॉटर पार्कला जाणं. पण थांबवायला पाहिजे, आणि वॉटर पार्कवाल्यांनी पाणी हे नेहमी चेंज केलं पाहिजे. ते चेंजच करत नाही कारण त्यांना काय पैशाशी मतलब आहे पोर त्या आपल्या जीवाशी त्यांना काही घेणं देणं नाहीये. प्रॉब्लेम आपल्याला होणार आहेत. त्या लोकांना काहीच प्रॉब्लेम नाही आपण काय फक्त एन्जॉय म्हणून जातो आणि काहीतरी काय विकार लावून घरी घेऊन येतो. हा त्यांचा बिजनेस आहे तो त्यांचा बिझनेस आहे तो करणारच पण आपल्याला प्रॉब्लेम होईल ते आपण करायला बघायला पाहिजे न आणि पाणी नेहमी उकळून प्यावं किंवा फिल्टरचा उपयोग करावा आता गरीब लोकांना जमत नाही कि फिल्टर किंवा पाणी उकळून प्यायला वगैरे ते गवंडी लोक क वगैरे कशे उना तानात काम करत असतात कुठलं पाहिजे तिथलं पाणी पीत असतात त्यांना बॉडीला किती त्रास होत असतो.
त्रास होतो आणि पाणी आपल्याला काय पाणी पण आपल्याला शरीरात ज ज कंपल्सरी आहे म्हणजे पाहिजेच पाहिजे आणि आपण पाणीची कमी आली तर हा पाणी कमी आली तर आपल्याला शरीरात म्हणजे हे होऊन जाते. तर काय आपल्याला तो पण आपल्याला कंपल्सरीच आहे पण आपल्याला काळजी घ्यावी लागते म्हणजे असं बघाव लाग ते की बाबा. आपल्याला उकळून पाणी प्यायचे म्हणजे फिल्टरवाला हा ठीके कोणाच तरी फिल्टर नसेल च चला आपण म्हणजे ते पहिलंच बघा मटकामध्ये ठेवतो ता सांग कपड्यांमध्ये तस म तस ते काय
सगळे लोक फ्रीजमध्ये पाणी ठेवतात आणि फ्रीजचंच पाणी पितात.
हो तेच ते ना. मग त्याच्यामुळे पण आजारी असतात डॉक्टर सांगतात की जास्त दिवस म्हणजे पाणी फ्रीजमध्ये ठेवलेला तो पण चगला नसतो हा ठीक ये तुम्ही म्हणजे बाहेरून आले थोडस म्हणजे वेळ थांबायचा एकदम लगेच पाणी प्यायचं नाही. मग तो आपल्याला लगेच सर्दी वगैर खोकला वगैरे पकडते असं. जे काढ
हो ना हो ना शाळेत सुद्धा ह्या गोष्टी टी सांगायला पाहिजे पोराना की फ्रीज मधल पाणी पिऊ नका पाणी उकळून प प्या. आता आषाढ महिना चालू झाला आता किती लोकांना पोटदुखीत काही ना काही जुलाब लागणे चालूच होते आता आषाढ महिन्यात पाणी प्रत्येक वेळेस त उकळून हे पिलंच पाहिजे आता आषाढ महिन्यात तरी.
हम्म हम्म हम्म बरोबर सांगितलं तुम्ही. आणि काय की म्हणजे म्हणजे हे काय डॉक हे प पहिल्याची पिढी होती ना ते म्हणजे एकदम व्यवस्थित त्यांची जीवन जीवत होते. आणि आताच काय लोक ते म्हणजे ट्रेडिंगमध्ये चालतायेत म्हणजे त्यांच्या लोकांच्याकडे ही मशीन आली ना तर आपल्याकडे पण पाहिजे त्या त्यांनी लोक असं म्हणजे प्लास्टिक बॉटल वापरतात त्या तर आपण पण घेणार म्हणजे आपल्याला पण पाहिजे म्हणजे प्लास्टिक म्हणजे आपल्याला घा तक ये असं आहे बीमारी हा मग तर प्लास्टिक मधलं पण पाणी चांगलं नसते हा हे बघा तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल की एक पोरी कुठेतरी ज्वेलरी शॉपमध्ये गेली होती आणि त्यांनी ना बिस्लेरीच पाणी वगैरा बॉटल मागवली आणि त्याच्यामध्ये कॅफिन आलं असं म्हणजे त्याला ॲसिड ती म्हणजे ऍसिड पीएडी आणि त्याला म्हणजे शरीरात ना ते आत वगैरे सगळ होते ना ते जळून गेले आता तीला किती घातक झाले ना हे की नाही आपला म्हणजे घरार सगळे जो मटक्यातले पाणी होते ते आपण घरू घेऊन घरी घेऊन कुठे पण ग म्हणजे बाहेर गेले तर आपण म्हणजे आपल्या सुद्धा तरी आपलं सेफ्टी आहे की बाबा घरातले पाणी घेत
हो आपण ट्रीपला वगैरे जात असल तर श क्यतो करून पाणी इथून घरूनच घेऊन जावा तुम्ही. असं इथलं तिथलं पाणी पिऊ नका तुम्ही म्हणजे आजारी पडण्याची शक्य ता खूप असतेत हा एक दिवसा साठी जरी जात असाल तर घरचं पाणी हे घेऊनच जावं लागतं.
हो बरोबर सांगितलं तुम्ही हा टॉपिक चांगला होता आज आपला. म्हणजे आपल्याला सगळं इथे की बाबा पाणी कसं युज करायचं कसं काय करायचं आधीचे लोक कसं युज करत हो आताचे जनरेशन कशी युज करते हे की नाही हम हम्!
त्यांना पण पाणी पण लिमिटमध्येच द्यायला पाहिजे, उगी भरमसाट आहे पाणी म्हणून जास्तीच पाणी तिथं टाकलं तर त्याला जेवढं पाणी लागतं ते झाड तेवढं शोषून घेतं बाकीचं तर पाणी पूर्ण वेस्टेजच जातं. मग झाडांना पण पाणी एकदम म्हणजे कमी प्रमाणात द्यायला पाहिजे.
हो! आणि ते बघ ना आजकाल काही फॅक्टरी वगैरे चालू झालय तर मग फॅक्टरी वगैरे मध्ये पण ती घाण पाणी येते इतकां घाण पाणी येते ना तर मग तो म्हणजे काय आजूबाजूचे ते गावातले वगैरे सोसायटी वगैरे असते ना सिटी मधले त्यानं माणूसाला ना खूप त्रास होते.
हो हो त्रास होतय पण!
नसते ना
हो केमिकल असतय ते सगळं मिक्स व्हाय लागलेत. तेच पाणी आपल्याला याय लागलंय.
हा तेस्तना हम्म!
प्रमाणा
ठीक आहे मग बोलूया आपण नंतर कॉल करते ठीक आहे चला हो चाला हां हां.